चगलाठी
लागत नाही एकदा पाच मिनटं दहा मिनटं थांबायला लागते
काय माहिती लागला बाई
अगं माझा पहिला पंधरा कॉल कर असं वेस्ट केलं ग ते मैत्रीणीला विचारलेलं मी ते कस करायचं मग तिनं मला सांगितली नुसतं कॉल लावायची म्हंटली आणि आपणच बडबडायचं म्हटले आणि मी पण तसच गेलो होती
नाही आज टाकल्यात कि तिथं ग्रुपवर कि अ लहान मुलांना द्यायचं नाही नाही तर कॉल चालू ठेवून तुम्ही बाजारात ठेशीला हा हो पण करायचं नाही बोलायचं काहीतरी काहीत म्हण
हा तेच ककी मग ते माझ्या पहिनला पंधरा पल तसं झालंत मग ते कोण आता पद्मी पण तिला जास्त वेळ नसतोय मग ति संग दोन तीन कॉल आणि एका मै दोन तीन कॉल असच झाले माझे सात आठच झाले असतील तू तुला वेळला जाणारला
तेजी अगं तुला वेळ नसतोय मला असतोय कारण म तुला नसत रात्री फोन करते रात्रीच्या एव्याच टायमिंगला फोन केली कीस बा परवा दिवशी
अगं मग मला तेव्हाच वेळ असते
म असं रविवारच करायचं ग आज आज दुपारी कस फोन केली असं करायची होती
अगं बॅलन्स मारत नाही का मी फक्त कॉलिंगच बॅलन्स आहे माझकडीट नाही मग हे कुठेतरी गेले तर बाहेर मग आवडत आहे त्यामुळे आणि फोन वापरतच नाही दिवसभर
मी कॉलिंगचा मारतच नाही आणि मला काही गरज नाही वाय काय त्यामुळे लागत नाही मग हाय आहे साधं नेट येत आपलं नेटवरच
ह माझं पण तेच आहे माझं पण ते ह्याच्यावरच म्हणजे कामावर असते नाही वायफाय त्यामु
हम्म मग त्यामुळे लागतच नाही आपल्याला तेजूला करायचं
तेजेला कधी आता ते काय बोलायचं सांग तेजे सगळं र असतोयच
आम्हाला पण काल काय सुचून झालत उघं तिकडचं तिकडचं
अग सणाबदल त्यां बोलायच सगळं सण बोलायचं कुठलं जरी एक सण घ्यायचं आणि बोलायचं त्याच्याबद्दल अस अस तस तसं
हम बर बर लांबड लागते काय आम्ही सेलस बोलत बसलेलो का
हो आता डिझान मध्ये लागलाय की डिझान मध्ये फिफ्टी पर्सेंट आहे ब
रेणूजूला पण ऐ की
फिफ्टी पर्सेंट
फिफ्टी नाही काय ते काय बघितल नाही रेनूजला आहे तेवढं माहतीय ब आणि आणि कुठं कुठे ल कुठं कुठे लागलायमची मम्मी रोज बघतेय आणि मला सगते तिथं लागय ब तिथं
रेणूच ते इथलंच नवं गांधीपत्रा जवळच
हा गांधीपत्या बसला आणि इकडं ग ते अजून काय की त्या साईड ला
जनता बँके जवळचं हा हा तिथलं हा तिथं काय असतोयच कायमसेेल
य ते काय कायम खरं ते पण महागच असतात सोड, आणि तिथंच की त्या रेणूला त्या साईड ला.
कुठलं म्हणालेस तु रेणू? ते गांधी सेलच न्हवं ते?
सेलचं नव्हं तिकडं एक हाय ते
हा ते मराठा मंदरच जवळचं तिथलं, हा ते महाग असते.
तिथं लय महाग असतंय, आमच्या इथं उपरीत परवडतंय. ला नव्याण्णव रुपय ला ड्रेस येतात साने.
सांगशील का नाय खुळे, गेलो असतो की घेयला.
एवढं काही खास नव्हतेत ग, आणलोय दोन, तेजुकडे आहेत बघ. एवढं काय खास नाहीए, एक मर रेग्युलर घरात घालायला टी शर्ट तेन आणायला पाहिजेत.
घरात घालाय काय नको, मी गाऊन घालते मला गाऊनमध्येच कम्फर्टेबल वाटतं, टी शर्ट बी शर्ट काय नाय.
मग आता माझ्याकडं पण भरपूर आहेत बाई घरात घालायचं, मग ब तेवढंच बाहेर जात तन दोन ड्रेस आणलो. ते पण एक डबल एक्सेल आणलोय, ते पण आता तेजुकडं दिलोय धरायला.
डबल एक्स एल होय?
हम्म, नव्याण नव बाराशेच नव्याण्णवला द्यायलेत गं, म कोण नको म्हणणार आहे.
एवढं कसं काय?
अगं ते काहीतरी तिथं दुस दुसरं काहीतरी चालू करालेत गं. ट्रेंड बंद करून, मग तिने जुना सगळा माल सपवाय लागलेत आता.
ते पहिलाच देत नाही कमी करून, पहिला महाग महाग लावतेत अन नंतर म असे फुकट विकायचे पाळी येत्या.
तसच केलंय अगो, पहिला गेलो काय झालंय चालू, म्हणून आणि लय महाग द्यायला लागलेत आगं. आणि आता नव्याण्णव रुपये, माझ्या वाढदिवसाला तर बायवन गेटवन होतं तिथं.
म महागच असते.
खरं, कापड चांगला आहेेत आणलोय त्यां दोन्हीचं बघूया आता काय होते त्यां
काय कधी तर घातलं नाय की, एक सहा महिने गेलं बास.
आम्ही एकदा फोटो काढलो की ते तिथच असते, त्या कपाटातच असते.
मी तर साडी घातलो साडी घातलो परत घालत नाही ग, साडीव फोटो असतोय म्हणून, मला नवरा म्हणतोय एवढ्या साड्याच घाल की घाल की घाल की म्हणलं, नाही म्हटलं नवीनच साडी पाहिजे.
आता सेल लागलाय की जा, घेऊन ये जा आणिक चार साड्या. प्रत्येक सणाला वेगवेग
अजून अग तशाच हायत साड्या, अजून पाच सहा साड्या आहेत, त्या शिवायच्या आहेत तसच हायत, ते घातलोच नाही अजून. मग ते कुठला तर सणाला कधी नवीन घ्याय नाही बया मिनं, ते हायत त्या शिवाय टाकतोय, उगच घ्यायचं कशाला नवीन.
होय, आणि कोणतर केलेला आणि असतेतच.
केलेल्यातच, केलेलीच लय आणि चांगली चांगली केलेत नाही सगळे पाहुण्याच्यातले, त्यामुळे तसच ठेवलंय, ते कोणाला द्याय नाही मिनं, तेजूकडच दोन आहे अजून शिवायला तसच ठेवलंय.
तेजीकडे आता आमच्या जिजीची दोन ब्लाउज आहेत. माझा आता घरात एक वर्क करून ठेवलंय, ते एक शिवायला आहेत तिजीकडं. अजून एक आधीच वर्क करून दिलेलं ते एक ब्लाऊज वेगळंच आहे तिच्याकडं.
तेजे पैसे लय कमवाल्या.
तेजे पैसे कमवते खरं, जातात की इकडं दवाखान्याला.
जात्यात होय, ते खुळ्यागत उगाच
परवा काय ब्लाऊज, म्हणजे छातीत काहीतरी सुज आलेली म्हण मसलला.
होय सांगालती ते एकद उजव्या साईडला काहीतरी झालतं वाटतं.
हम्म, मला पण सांगितली गावाकडे गेलती वाटतं. पायल सांगालती, गावाकडे जातीस व्हय आता?
गावाकडे आता नाही बी, पावसाळ्यात जाणार होय.
काग पावसात चांगला असतील बघायला तुमच्या
पावसा चांगला असतय खरं भिजत जाणार कोण दथं आणि पहिला नाही भेते सकाळी सहाला उठाय लागत.
हम्म होय मी नाण पण नाही. सासू-सासर्‍यांना म्हणायचं तुम्ही ते इकडे मला तर काय लवकर उठायचं होत नाही.
त्यांना आम्ही सांगतोय इथ सातला उठतोय म्हणून
ह व्हयं येऊन बघू देत की एक दिवस सून कि तिला उठते.
त्याने आल्यावर मी लवकर उठते सोड त्यांनी नसल्यावर तेवढं काय आता नवऱ्याजवळ नवऱ्याजवळ चालते सगळं
नवरा सांगितला तर
सांगत नाही तेनी मग तिने सांगितलंवर मग मग आहेच की आपलं नाही सांगू सोडं काय असं
आता रिकामी आहेस वाटतं.
काय कामच नाहीत ग,
हम्म काय काम असते नेमकं.
तेच का अकाउंटिंग च च की,
हम्म आम्हाला पण बघा तेवढंच अकरा ते पाच वेळ आम्हाला अकरा पाच नंतर जमत नाही.
तर तुझ तर तुझं अकाउंटिंग कुठ झालं.
होय टॅली करायला पाहिजे मला
टॅली केलीस तर लई भारी पदमी पण करायला लागली टॅली, टॅली वर सगळं आहे. सगळी कडे टॅलीच युज करतात गं.
करतो थांब बाई टॅली आता रिकामीच आहे. कसं रिकामा असते त्यामुळे दुपारचं गेलं तरी चालते.
लग्न कर आता बास कशाला टेली बिली करत बसले.
दिवाळी नंतर काढायचा आहे बायोडेटा
मग कशाला उगाच टॅली बिली करत बसलीयास.
होय कशाला अ नवऱ्याच्या घरातजून काय करायचंय काम शिकून बी काय फायदा नाही आणि जॉब बी करायच नसत आम्हाला
अगं मस्त पैकी नवरा श्रीमंत बघायचं का घरात नोकरदार अस
होय आम्ही तसंच बघणार बिझनेसवाला बघणार आहे गं आम्ही
होय त्यामुळेच
हम्म होय. आता बघुया दिवाळी ना दिवाळी नंतर काढायचा बायोडेटा नाही बई एवड लांब कशा आमच्या घरातली पहिलं तर इथल्या इथ लावून देऊ देत लय झालं.
इचलकरंजीत च करुन घे. तेेजूला पण सांगतो इचलकरंजीत करून घेऊ
तेजी काय आता कुठं करून येत्या कोणास ठाऊक लांब म्हणते ती
तुझ्या बहिणीचा अजून काही नाही.
म्हणाल की बाई परवा गेलेल त्यावेेळेला. करायच आता तीन महिन्यात लग्न तयारी करायला तयार करायला या ब्लाऊज वर्क करायले या, रुखवत करायले या
होय मला मला म्हणाल ती घरात म्हणाल त तेजी सांगाली मला पोरगा बागयच चालू करा. मला आता लग्न करायचे असं म्हणाल ती
हम्म पोरगा बघत्या बघून ठेवल्या आणि
अग तसं म्हणाल ती खरं काय झालं काय माहित
हम्म अगं त्याच्या भावाने लग्न केलं ना परवा
कुठल्या?
त्या दिदीच्या बॉयफ्रेंडच्या
हा हा हा
त्याचं लग्न झालंयवर ते परवा लग्नाला गेली ती बस स्टेटस त्यांनी ठेवलेली. स्टोरी ते आणि ते त्याच्या भावाचच लग्न झाले.
हा म्हणून गडबड कर ोड.
हम्म होय. म्हणून म्हणाले आता करतो परवा स्टोरी पण टाकलेली बाई. होस आता काय कशावरन तरी झाल बा नाही इन्स्टा पण म्हणत आहे लग्न कर.
होर.
रिील आल तर जड तर सगळं ते मग ती टाकलेली स्क्रीनशॉट कोडून तस
भेज म्हण तर कधीदा लग करून लाग्या पाये.
होय अगद्या दिवीच्या बहिणीन च करून घेतलं की ग तिच्या मला परवा त जी सांगाल ती
अग तं चार पाच वर्षाचं होता आणि कसं कायिन ल्न केलं काय म्ह
वय मला ती जी सांगाल ती कसं काय करून घेतली कोुणा असतो एवढा दिवस होता आणि
होय बारगे तिकला आपल्यापेक्षा
काय आता बारकी आणि मोठी काय सगळी कराच लाहिल्यात लग्न. आमच्या उपरत तर बईतली डोक्याला हात लावशील त.
अगं बाई माझ्या मैत्रिणीच माझ्या नंतर लग्न त्यांना पोर व्याय लाग सात वाट. सवा महिना चालूनास म पद्मी ज मा लग्नामध्ये झा सोड लग्न पण मी माझ्या लग्नानंतर पण झालं डान्स.
मग घेतो पण एक चान्स
नाही ब आहे ना.
म्हणत नाही काय घरात?
नाही काय कोणाय कोर्स दिस नाही आम
हम्म मव अंत रा एंजॉय करा लाईफ
हो येस अून दोन वर्ष
हम्म दोन वर्ष थांबतत काय ब घरातली पहिला
त्यांचं काय माझ हम् चालत. चालतं गे ना उद्या कर मग मला नाही तर संध्याकाळी कर.
हां तू मेसेज कर मग करतो मी तुला हां ठेऊ काय?
ह.